हॅ
हा हॅलो! जय जय जिनेन्द्र. जेवला.
हा झालं बघ तुझं
माझं पण झालं की
हम्म हम् मंदिरला ते जाऊन अस का नाही
होय जाऊन आले की तुम्ही
जाऊन आले सकाळी
हां हां हां
लोपीित
लोप हक
हा हा कुठलं कुठलं आहे
ु एकच आहे माझ दस लक्षण घेतले
हा हा किती वर झाले घेऊन
म आत्ता हे दुसरं वर्ष
हा हा हा मी नाही अजून घेतल दसलक्षण
कुठलच घेतला नाही
शुक्रवारचं तेवढ संपवलंय बघ
माझं पण शुक्रवारचं झाले रविवारचं घेतलं नाही
र्रवरच नाही घेतलो डायरेक्ट रविवारच घेण्यापेक्षा हे घेऊया म्हटलं दसलक्ष रविवारच न घेता डायरेक्ट त खर कंटिन्यू काय तसं काय हे घेणार नाही काय अ दहा वर्षाच नि एक एक वर्षाच नेम घ्यायचं आणि एक एक वर्ष ओवाळायच
हो वाढयचं मी पण तसच केलोय कारण कस होतंय मधी आधी चुकलं ते जिवायला लागत एगंच
आणि आमच्यात कसं घरात करणारी कोण नाहीत
कोण नाहीत होय तेच की मग ते अवघडूतले
अवघड होते
हम्म ते मधलं ते येतात तेवढं एक दोन तीन घेतलोय बाकी काही नाही मग घेतलो सगळं पण काही घेतलो नाही लोपी मी हम दस ल तर मध्ये एक दोन तीन येतात तेवढं घेटलोय
हम्म हम्म हम्म हम्म हम् मग मुलंधन शाळेला गेल्यात
होय आज रविवार आहे सुट्टी आहे नाही आज
हा सु्टे ना हा हा हा हा
हम्म पाऊसायक आजारास होऊन पडले तस सकाळी पडून गेलेय जरा
हम्म हम्म हम्म हम् मग पावसात कुठं काही गेले नाहीस
साहेब नाही केलं न कुठ
हम्म हम्म
स्वयंपाक
स्वयपा झाली आज रविवर काय आणच्यात मेनू नसत ते शुक्रवारी असते